हॅलो
हॅलो
हा येतोय काय आवाज यस यस आवाज येतोय यस
बोल की होय होय बाहेर आल
बर बर बर. काय नाही बघ चाललंय आप लं घरातला आवरायचं
हा हा की तिकडची काय कॉन्टॅक्ट हाय काय तुझ्या इंडोनेशियाचे, इंडोनेशियाचे. नाय काय? बर बर. बाकी?
ठीकय ना बाकी निवांत. आज आता ऑफिस मग आवरायचं आवरून म जायचं ऑफिसला
हा हा. वर्क फ्रॉम होम किती?
वक फ्रॉम होम दोनच दिवस सोमवार आणि श
आठवड्यातनं बर बर बर बर म ते अ काय बर सुट्टी कधी असते?
सुट्टी शनवार रविवारी.
बर बर बर प्लॅन करायच डोक्यात हाय आता तिकडं पुण्याला पण काय तुझ्याकड याला जमल नाही जमल काय फिक्स नाय. आम्ही एका दिवसात कुठं बी जातोय आणि एका दिवसात येत ते मग
अरे पण चेष्टा हाय काय एवढ्या लांब एका दिवस सतावुन घेउन याच बघ की कस हुतय जमलं तर या मुक्कामाला, आपलं ह्याच्यामध्ये रे हाडपसरच्या साईड ला
हा हा हा. बर बर ऑनलाइन
हाय की ती यायचं ठरल तर मग सांग मग त्यावेळी आपण डिसकस करूया.
पुण्यात कुठं कुठं हाइस? ह अ आ शनिवार, रविवार आणि पुण्यात अ हे प्राणी संग्रहालय एकचं हाय ना ते?
हा ते एकचं हाय करेक्ट करेक्ट ते एकचं हाय कात्रज ला हाय. ते आणि दुसरं मग फिरू शकतो जर का वेळ असेल तर, मग सिटी मध्ये बाकी दगडू सेड वगैरे रे शनिवार वाडा, लाल महाल हे सगळं जवळ जवळचं हाय ना ते आल की
टू व्हीलर घेऊन येऊ का काय करू काय कळना मला टू व्हीलरनं येऊ का? गाडी आपल्या बसने येऊ तेच
पण बस न आलास तर मग हितं फिरायलाच अव
लय लय ताप पडणार हो हो ताप पडतोय, होय.
तवा तुम्हाला त्रास होईल.
त्रास काय नाही आम्ही आता अक्कलकोटला आम्ही गाडीवरनच गेलो होतो रत्नागिरी ला गेलो होतो. गाडीवरनच पुण्याचं काय नाही, पुण्याचं काय वा आत्ता काय त्रास नाही म्हातारपणी त्रास हुतंय आत्ता काय नाही. पाठीचा त्रास.
हां हां हां नाही तसं जर काही प्रॉब्लेम नसल तर मग या टू व्हीलर घेऊन म्हणजे कसं तुला इथं फिरायला प्रॉब्लेम येणार नाही. कधी पण म्हणजे कुठल्या रोडने गेलं पार पार्किंगला वगैरे काही प्रॉब्ल अडचण नाही येत म्हणा. नाही काय एवढं हेल्मेट अस तर घेऊन ये फक्त एक. तुला जरी समोर घातलंच तरी बास. ते म्हणजे. हेल्मेट असलं का नाही आडवत नाही आजिबात, हो पीयुसी कंपल्सरी आहे. आणि हेल्मेट तेवढं घात की मग ते कशालाच आडवत नाहीत मग. युज ही नाही अन् काहीच नाही.
नाही पीएससी लागतेच ना नसली तर दंड हाय काही तीस रुपयेला निघत अस
पण पीयूसी कंपल्सरी पाहिजे.
बर बर मग् नाही नाही नाही नाही इन्शुरन्स कुठला. हो आता तीन वर्ष राहिली तिला एक्सपायरची गाडीची हा हो काय करावं ती पर्यावरण भरावं का
अ बघ की म्हणजे तुला जर जमत असलं म्हणजे कंटिन्यू ठेवणार असणारासा गाडी तर मग भरून टाक.
हा हा
हा नाही
कंटिन्यू म्हणजे आता खर्च केलाय त्याला एक पंधरा वीस हजार खर्च केलाय आता पण.
अच्छा मग राहू दे मग कंटिन्यूच कर हम हा कारण का माहिती आहे का हा मग तेच की कारण आता पं तु टाकल्यात मग त्याच्यानंतर परत ते ह्याचा आणि खर् तुला नाय येणार. अ टॅक्स वगैरे भरायला लागना
होय म्हणजे पर्यावरण सोडून टॅक्स तेच की टॅक्स काय ते सगळं मला वाटतं एक सात आठ हजार पर्यंत जाईल.
प जास्त नाही येत. ते महाग
हो पाच सहा हजार सहा सहा हजार जाईल मला वाट
हा हा करेक्ट करेक्ट पण गाडीची कंडिशन आहे का चांगली?
हाय हाय कंडिशन मग केल्या तिला तशी. पण थोडंफार हाय ता इंजिन काम हाय इंजिन काम् इंजिन काम हाय एक चार पाच हजार जाईल मला वाट पाच सहा हजार.
बर, बरं, बर.
जिमनिग हाय आता बॅटरी च्या अशा गाड्या आल्याता.
हा.
त्यामुळे आता हे नको वाटालागलय इलेक्ट्रिकल भारी वाटतय आवाज सायलेंट एकदम.
नाही मग तसा जर डोक्यात विचार असेल ना मग. ग्रीन टॅक्सच्या नादाला लागू नकोस. मग एक दोन वर्षात या पुढच्या. विकून टाकायचीे. आणि मग इलेक्ट्रिकच घे मग.
पण लॉन्ग तर याला जात नाही ना, लांब अशी कुठे जात नाही, तोपर्यंत येतील मला वाटतं.
शं शंभर, दीडशे किलोमीटर पर्यंतच्या आता रेंजवाल्या गाड्या आहेत.
येतील आता
अरे मी एक रील बघि
ते वाढल आता हां
दिलेली हं तुला मी पाठवतो. त्याच्यामध्ये हाय ना ती कुठल्या कम्प पहिली गाडी विसरलो मी. पण त्याला आहे, चार किती किलोमीटरची रेंज आसल ते रीलमध्ये दाखवलय. आता माहित नाही रिअल लाईफ मध्ये तेवढं पडल का नाही? म मी म्हणतो चारशे राहूदे पण दोनशे जरी पडल तरी बकळ, बऱ्यापैकी लाँग रूट कव्हर होतय ते हाय माझ्याकडं. हां माझ्याकड रील आहे पाठ वतो तुला, ते पण एकदा चौकशी कर जर जवळपास शोरूम आसलं कुठल्या त्या कंप कंपनीचं हाय तर जाऊन बघून यायचं गाडी कशी काय?
हां.
चांगलं वाटलं तर घेऊन टाका कि म
हा हा तेवढं डेव्हलप व्हायला लाग व्हायला पाहिजे चार्जिंग स्टेशन आली पाहिजेत, इस्लामपुरात झालंय आता एक ठिकाणी एक- दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन झालयं, त्या डांगे पेट्रोल पंप पर बाजूला एक हाय आणि कुठ तरी बघीत चार्जिंग स्टेशन व्हाय लागल्यात ते झाल्याशिवाय काय आस
बरोबर बरोबर नाही ते तर व्हायलाच पाहिजे रे त्याशिवाय छोट्या गाड्यांना एवढा प्रॉब्लेम नाही मोठ मोठ्या गाड्यांना जास्त प्रॉब्लेम येतोय मोठ्या गाड्यांसाठी स्टे तेन बनवा लवकर हा टू व्हीलरला कसं आहे आपण म लई लांब नेत पण नाही ना गाडी टू व्हिलर त्यामुळं शंभर दीडशे किलो मीटर रेंज मध्ये जरी चालली तरी चालतय आपल्याला हा
ते तुमची झाड ती फेल गेली काय?
हा ते काय झालं काळं जमीन आहे ना आपली काळी जमीन असल्यामुळे त्यात येत नाही ते उत्पन्न हा मते आता वीस वर्ष हो
आयशपर वीस वर्षाच शान्या पीक पीक किती गेलं वीस वर्षाचं?
होय पण आपण कसं केल तर आपण तिथं नुकसान होते बाकी लोक त्यातन तोडून न्हेत होते ना. शेजार पाजारचीच त्यामुळेच आपण ते निर्णय घेतलेला ते लावायच आपलं मेन दुसऱ्या रानात म बाकीचं पिकाचं उत्प पण येतेच की, म्हणून मग इकडं ते लावलेलं. सागवानाच पण ते आता सगळेजण म्हणले दोन तीन जण जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते म्हणले की नको म्हणले आता काढून टाका. आणि म्हणले दुसरं काहीतरी तुम्हाला घेता येईल त्यात हा बरोबर डोंगराळ जमीन पाहिजे हा. डोंगराची माती आता आपल्या इथं बग खडीच्या खालच्या साईडला एकानं लावलेली बघ. अ हेला ते आपली अक्षर कॉलनी संपल्यावर नाही का एक ते शेत आहे बघ त्यान लावलेलं बघ त्या बांधावर त्याची झाडं केवढी मोठी झालती आठवतय का? ते कस आहे खडीची खडीज खडकाळ जमीन आहे. त्याच्यामुळे त्याच ते उत्पन्न तसं आलं काळे माती आहे ना आपल्याकडे पूर्ण मग त्यात ते झाड वाढत नाही तेवढं त्याच्यामुळ मग ते सगळेच म्हणले की काढून टाकूया. म्हणून मग ते काढून टाकले.
आईला आम्हाला बी आयडिया ह तशी डोक्यात म्हणजे आमचं जे रान आहे ना. तिकडे डोंगर भागातच आहे रे आणि ती काही कराय बी दिलेला नाही आणि कोण करत बी नाही असंच पडलं‌‌. चायला ते डोंगराखाली तिथं लावलेलं बरं पडेल की अ आईला नाही ती डोंगर आता ते कसाहाय बघाय पाहि खडकाळ पाहिज जरा मग म्हणजे आता ते काळ्या मातीचा डोंगर असलं तर काय उपयोगी. आहेे डोंगराच बी फरक आहेयत रे डोंगरात बी वाळलेले डोंगरा आहे फॅ वले डोंगर आहेत
हा हा लाल माती जर असेल का नाही थोडीशी मुरमाड जमीन. तर मग चालतंय बघ
हा
तुमचं मग कस आहे प्लेन शेत का असं उतारावर आहे. कसं आहे?
तेच की डोंगरावर म्हणजे डोंगर सुरू होतं, तिथंच हाय असं
हा हा हा अरे मग शाने एकदा चौकशी कर तुमचे इथं कृषी अधिकारी वगैरे कोण असेल का नाही, त्यांना जाऊन विचारायचं सिक्युरिटी काय नाही कस असत सात बारावर नोंद करून घ्याची असत्या तुमच्या ग्रामपंचायती मध्ये सात बारा ज्यावेळी बनतो का नाही, म्हण
बरं
आसतो का नई ग्रामपंचायतीत जाऊन सांगायचं की अस असं आम्ही सागवाणाची शेती लावयची हाय ते शेती करणार आहे तेजी नोंद म्हणून करून घ्या तर ते सात बारा वर नोंद झाली की नाही कि मग ते लिगल होतय म्हणजे तुला काय टेन्शन नाही पुढ हम् नाही नाही नाही नाही तसं नेत नाही तस कुणालाच परमिशन नाही जर समा सापडला का नाही तोडून न्हेतना ह ते गव्हर्नमेंट ला म्हणजे नियमानुसार त्याला खूप मोठा दंड आहे
हो
इवन तुला सुद्धा सोडायचं असल क नाय आता तू तुझच शेत आहे आणि तुला आता समजा आता तु एक वीस वर्षानंतर तुझला तोडायचंय हाय म्हणला तर ते कृषी विभागाची जाऊन परवानगी फॉरेस्ट ऑफसरवाल्यांची परवानगी आणायला लगत्या त्याच्यानंतर प्रॉपर ते सांगायला लागत कि बाबा हा आमच स्वतःच शेत आहे आणि एवढ ए वढ झाड आहेत आणि आम्ही ती शेती म्हणूनच केलत मग ते सात बारा नेऊून दाखवा लागतो की आम्ही नोंद पण गेली होती असं ती सगळी डिटेल दिली आणि मग. ते परवानगी देतात तोडायला. तोडायची परवानगी वेगळी असते. त्या. परत त्यानंतर तुला बाबा. तुझ्या शेतापासन बाबा. पुण्याला न्यायचंय. तो माल किंवा मुंईला न्यायचाय, कोल्हापूरला न्यायचाय ते सांगायला लागते की आम्ही इथून येऊन विकणार आहे, ते मालाची वाहूक करायची प परवानगी. ती वेगळे असते.
बर, बर.
असे ते दोन-तीन परवानग्यात. काढून मग ते तोडायला लागत, अस कोणी पण डायरेट तोडू शकत नाही, येऊन आपण सुद्धा.
बर.
असा विषय हाय तो.
हा, हा, हा, बाकी काय हो चौकशी करतो, की, हो, ते बी कसं आहे तिघा-चौघात, तिघा-चौघात हाय ते, दोघा-तिघात आहे ते हा, हा.
नाही मग ते विषय आधी तुम्ही हे करून घ्या. की, कसं, कसं. काय करायचं. कारण परत कसं आहे एकदा उत्. उत्पन्न दिसलं की मग. ते लोकांचं मन फिरतंय मग ते आमचं आहे मग. तुमचं इथे असं होते. आणि ते सॉर्टिंग. करून घ्या आणि मग नंतर अ लावू शकताय मग हा चालतय चालतय.
जेवलास काय नाही.
नाही आता थोड्या वेळाने साडेबारा वाजता जेवायचं मग जायचं.
मुलगी.
ती गेली. शाळेला गेली ती.
ते लवकर हा ते सीबी, एसी वाल्यांची लवकर.
हा नाही आणि जास्त अंतर लांब आहे ना तिचां आता नवीन स्कूल बदललंय ते जरा से सेफ्टी मध्ये. मग ते जायला या चाळीस मिनटं याला चाळीस मिनटं असं ते एक्स्ट्रा एक चाळीस चाळीस मिनिटं वाढल्यात आता जवळ जवळ दोन तास धरून चल त्याच्यामुळ ते जरा लव कर पिकअप होतय म त्यांचं हितंन
हा हा हा
हा
बर आमच ते आता बिल्डिंग वि कली ते, अ समोरचं हे काढलं गेट ते काय म्हणतात ते लोखंडाच हो त माहित आहे का एम एस सी बी च एम एस सी बीच नाही नाही एमएसी बीच आडव होत, हा ते बी कस निघाल माहि त्या गटर फुडं तयार कर होत गटरी साठी उकंडलं ते काढलय ते बी.
अच्छा
हा हा मग ती निघाली दार ती लय भारी झालं. नाही नाही नाही नाही, त्यावेळी झाला आता आपल्याला असत तरी त निघणारच होत ते त्यावेळी,
हा हा हा
लय भारी झालं असत आता असतं तर.
आता काय ते तर तुमचा विषयच तो वेगळा झाला त्यामुळे आता काय, अ असुदे जे काय आहे ते आता हा हा. हा चालतय चालतय ठीक आहे. चालतंय मग करतो थोड्या वेळानी,
हा हा हा चालतयं, चालतयं हा चालतयं बाय!